का
नमस्कार म्हजे तुम्ही कसे आहात
मी पण मजेत आहे अ आपण बोलूयात कि जीवनात खेळ खेळणे हा किती महत्त्वाचा आहे कारण या विषयावर
हो खूप भारी विषय खूप मस्त विषय घेतलेला आहे तुम्ही
हा खरंच कारण आज आपण आपल्या जीवनात खेळ खेळणे हे खूप फार महत्त्वाचे आहे कारण आजच्या धाव पळीच्या जीवनात खेळांचे महत्त्व खूप वाढले आहे कारण खेळामुळे आपले शरीर निरोगी आणि मन पण प्रसन्न राहते
हो खेळा जे आपल्या जीवनात खू मोठ खू मोठे महत्व आहे तुम्ही हे बरोबर सांगितलं आणि खेळा खेळामुळे आपला शारीरिक आणि मानसिक विकास होतो जसे काही अ शारीरिक मध्ये आरोग्य सुधारते नियमित खेळल्यामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ आणि चपळ राहते व्यायाम होत खेळामुळे शरीराला नैसर्गिक व्यायाम मिळतो ज्यामुळे रक्त विसरण चांगले होते रोगप्रतिकार शक्ती वाढते खेळ खेळण्याने शरीराची ताकदण्या जांशी लढ लढण्याची क्षमता वाढते व वजन नियंत्रित राहते मैदानी खेळामुळे रिक्चरबी कमी होते आणि वजन आटोक्यात राहते
बरोबर म्हणजे आजकाल अनेक लोक आपल्या जास्तीत जास्त वेळ मोबाईल टीव्ही किंवा संगणकावर घालवतात तर त्यामुळे शारीरिक हालचाल कमी झाली आहे म्हणून अशा वेळी खेळ खेळणे म्हणजे फार अत्यंत अ खूप आवश्यक आहे कारण खेळा मुळे शरीराचा व्यायाम होतो धावणे चालणे पोहणे आता सायकल चालवणे म्हणजे खूप सारे गेम्स पण आहे क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो बॅडमिंटन म्हणजे यासारखे खेळ खेळण्यामुळे ना तर शरीर म्हणजे फार खूप मजबूत होते कारण खेळामुळे आपली शारीरिक क्षमता आणि सहनशक्ती पण वाढते
हो खेळा खेळामुळे मानसिक मानस आपली मानसिक स्थिती पण बदलते तणाव कमी होतो खेळामुळे मानसिक थकवा आणि तणाव तणाव दूर करून अ े तजे च होते बरोबर आणि एकाग्रता वाढते बुद्धिबळ किंवा पॅरेंट्स सारख्या खेळामुळे विचार करण्याची क्षमता आणि काग्रता वाढते आत्मविश्वास वाढतो खेळात मिळणारे यश आणि आव्हाने माणसाचे आत्मविश्वास उंचवतात
खेळ खेळले पाहिजे कारण खेळामुळे आपण काहीतरी म्हणजे म्हणजे कोणाला खेळ खेळण्याचा पण छंद असतो कारण खेळ खेळल्याने कोणी कबड्डी म फर्स्टमध्ये रँकमध्ये तर तर कोणी बॅट बॅटमिंटन कोणाला म्हणजे क्रिकेट आवडत आपण त्याच्यामध्ये आपण आपली चांगली प्रॅक्टिस झाली तर आपण मोठमोठ्या अ याच्यामध्ये आपण खेळायला जाऊ शकतो तिथं आपण आपण निवडून आपण म्हणजे भारतामध्ये आपण कुठ तरी आपलं नाव पण रोशन करू शकतो तो खेळ हा म्हणजे अत्यंत खरंच खूप महत्त्वाचा आहे
हो सामाजिक आणि आणि नैतिक फाये पण खूप आहे खेळ खेळण्यासाठी भावना म्हणजे टीमवर्क आपण ज्याला टीमवर्क म्हणतो ना कबड्डी खो खो क्रिके किट यासारख्या खेळामुळे एकत्र काम करण्याची आणि एकमेकांना मदत करण्याची पण सवय लागते अ नेतृत्व गुण म्हणजे लिडरशिप खेळातून कठीण परिस्थिती निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण् कसित होतात बरोबर आणि खेळाडूवृत्ती म्हणजे स्पोर्टमॅनशिप खिळ आपल्या प्रभाव स्वीकारायला आणि जिंकल्यावर नम्र राहायला शिकवते जीवनातील सुख दुःखाला सामोर जाण्याची ताकद यातून मिळते
बरोबर म्हणजे खेळामुळे विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांमध्ये खरं शिस्त वेळेचे नियोजन आणि मेहनत करण्याची वृत्ती पण निर्माण होती म्हणजे तसे जिंकणे आणि हरणे दोन्ही गोष्टी म्हणजे स्वीण्या सवय पण लागते पण मला वाटते की खेळ हा म्हणजे आपल्या संघभवना देखील शिकवतात कारण म्हणजे सांघयिक खेळामध्ये सर्व खेळाडू एकमेक सकार्य करतात त्यामुळे एकमेकांचा आदर करणे एकत्र काम कर आपण हे शिकलं पाहिजे आणि खेळामुळे म्हणजे खूप विकसित आपण होऊ शकतो
हो आणि खेळांचे पण दोन प्रकार असतात मैदानी खेळ आणिै बैठी खेळ अ जे खेळ घराबाहेर मोठ्या मैदानावर खेळचेात त्यात जास्त शारीरिक श्रमाची गरज असते त्याला आपण मैदानी खेळ म्हणतो बरोबर इंग्लिशमध्येध्ये त्याला आउटडोर गेम्स पण म्हणतात जस काही उदाहरण आहे क्रिकेट फुटबॉल कबड्डी खो खो विटी दांड डू लंगडी बरोबर आणि बैठी खेळ म्हणजे इंडोर गेम् जे खेळ घरात किंवा एका जागी बसून खेळले जात प्रख बुद्धीचाप वापर केला जातो जस का बु चेस कॅरम साप सिडी ते लुडो थोडक्यास सांगायचे तर निरोगी शरीरात निरोगी मनवास करते बरोबर त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात खेळायला स्थान दिलंच पाहिजे
बरोबर म्हणजे शेवटी आपण म्हणजे खेळ याला आपण अ खेळ हा केवळ मनोरंजनाचा साधन नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनाचा पण एकत महवाचा भाग आहे कारण खेळामुळे खरं शरीर मजबूत मन प्रसन्न व्यक्तिवत म्हणजे विकास पण होतो खेळ खेळ म्हणजे निरोगी राहा आणि आनंदी जीवन जगा हा पण एक संदेश आहे
हो तुम्ही बरोबर सांगितलं की खेळाचे आपल्या मानवी जीवनात अन्यसाधारण महत्व आहे केव्हा खे मनोरंजन साधन नसून ती शारीरिक मानसिक सामाजिक आणि बौद्धिक विकासाच्या एक मुख्य पाय आहेत शारीरिक महत्व पण खूप आहे
बरोबर
खेळ खेळ खेळल्यामुळे आपल्याला स सुदृढ आरोग्य आरोग्य मिळते नैसर्गिक व्यायाम होतो वजन नियंत्रित आणि ऊर्जा मिळते आणि रोग प्र्रतिकारकशक्ती पण आपली वाारते
बरोबर ना खरंच म्हणजे खेळ खेळल्याने म्हणजे आपण म्हणजे फक्त खेळ नाही के म्हणजे खेळणे खेळ जीवनामध्ये आपण खेळाचे फायदे पण आपल्याना म्हणजे, कळायला पण पाहिजे की आपण खेळ खेळूया, प्रॅक्टिस करूया, आणि खूप मोठं याच्यावर आपण अ जिंकुया म्हणजे खूप सारे स्पर्धा येतात, खूप सारे आता कॉलेज, स्कूलमध्ये म्हणजे खूप ठिकाणी आपण स्पर्धेमध्ये पण भाग घेतला पाहिजे, तिथं पण खेळ, चांगले खेळ म्हणजे खेळले पाहिजे.
हो करिअरची आणि करिअर, आणि आंतरराष्ट्रीय ओळख पण बनते. म्हणजे जसे की करिअरची संधी, आपण ज्याला म्हणतो, आज खेळ केवळ छंद राहिलेला नाही. क्रिकेट, प्रो कबड्डी, ऑलिम्पिक्स, किंवा आयपीएल. सारख्या माध्यमामुळे खेळाडूना देश विदेशात नाव आणि पैसा कमवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे आपली जी, जी आप आयपी एल मध्ये किंवा जी कोणीही प्लेयर क्रिकेट खेळतोय, ते काय पहिल्यापासूनच खूप पैसेेवाले होते असं
हो म्हणजे खेळाचे प्रकार पण किती आहे, आता मैदानी खेळ आता क्रिकेट फुटबॉल, खो खो, धावणे, आता त्याचे मुख्य फायदे पण आहेत आणि बैठकीय पण खूप आहे बुद्धिबळ, कॅरम, टेबल, तुम्ही सांगितलं ना म्हणजे खूप सारे गेम्स आहेत.
हो आणि त्याच्यामुळे देशाचा अभिमान पण वाढतो, जेवा एखादा खेळादु आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑलिम्पिक्स खेळतो देशाच प्रतिनिधित्व करतो, आणि पदक जिंकतो, तेव्हा संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावते. खेळामुळे विविध देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध सुधारण्यास मदत होते. अलेक अलेक, अनेक अनेक, देशात जाण्यासा जाण्याचा मिळत त्यां आजच खेळ खेळ, खेळायच आपण वेगवेगळ्या प्रदेशात गेलो, किंवा देशात गेलो, त आपले. तिकडची माहिती मिळते.
बरोबर हो, आपल्याना नॉलेज पण भेटत खूप ठिकाणी. म्हणजे भारतीय इतिहासातील म्हणजे, महान खेळाडू, आता म्हनु म्हणजे ओळ खले जाणारे पण खूप सारे आहे, आणि राष्ट्रीय क्रीडा दिन पण येतो. म्हणजे अ खूप सुवर्ण संधी असते, आपल्याना.
हो खेळाच एकच निष्कर्ष आहे, कि व एक सदृश शरीराच एका सदृष्ट मनाची. निर्मिती करू शकते, त्यामुळे अभ्यास किंवा कामात. चं व्यवस्थेतुन दररोज किमान अर्धा ते एक. तास कोणत्यांही खेळण्यासाठी, आपण अ खेळ खेळण्यासाठी महत्त्व दिलेच पाहिजेल.
कारण आज आता बहुतेक लोक म्हणजे, आधुनिकतेच्या चक्रात व्यस्त आहेत. कारण आळवस प्रदूषण व्यसम व्यसनमुळे शारीरिक आणि मानसिक आजार खूप वेगाने वाढत आहे, म्हणून आधुनिक संसधाने आप आणि सोशल मीडियानि तरुणांनी मैदानी खेळापासून दूर नेले. पण समाजात खेळाची भूमिका केवळ व्य क्ती साठीच नाही तर सार्वजनिक आरोग्यासाठी खूप महत्वाची बनली आहे, म्हणून खेळामुळे व्यक्ती शारीरिक, मानसिकता मजबूत बनते, शिस्त आणि सहभागी पण भावना वाढते, म्हणून खेळापास चांगल्या स्वास्थ्य कर, आपण आहारची सवय पण लागली पाहिजे. म्हणजे सकारात्मक पण आपल्यावर परिणाम होतात, आपण हूं खेळाचे हे सक्रिय म्हणजे खूप आवश्यक आहे
खेळ हा फक्त जीवनातील एक म वस्तू नाही खेळण्यासाठी किंवा हा खेळ खेळलाच पाहिजे. पण त्याचे महत्वही खूप. खूप महत्त्व आहे, खेळ खेळण्याने खूप काही सारखं खूप चांगलं पण होऊ शक शरीरात खूप काही बदल घड, शरीरात खूप काही बदल घडू शकता.
हो!
म्हणजे अनेक आंतरराष्ट्रीय पदक आता विजेते म्हणजे खेळाडू आणि पॅरालिम्पिक. खेळाडू, आज आधीनिक परिस्थिती मुळे झुंजत आहे म्हणजे कुटुंबाचे उधरनिर्वाह, करण्यासाठी म्हणजे खूप लोक काम करत आहेत अ
खेळल्यामुळे जे लोक जे सिरियसली घेतात खेळाला त्या ते लोक पुढे जाऊन आता पुढे जाऊन खूप मोठे बनले आहेत.
हो म्हणजे अशा सर्व केंद्रावर आपण ज दर्जा म्हणजे दर्जाचे पदक विजेत्या खेळाडूंनी म्हणजे भूमिका बजावली पाहिजे केंद्रामार्फत जागतिक दर्जाच्या प्रत म्हणजे प्रशिक्ष शण जिल्ह्यातील सर्व गावे शहरातील नवीन खेळाडूंना म्हणजे आ आपण मग आपल्या आई वडिलांचे पण नाव रोशन करायला पाहिजे. आणि मुले खेळा म्हणजे खेळात नाव पण कमवून चांगले करिअर करू शकतात. निरोगी बनू शकतात, म्हणजे आज हो म्हणजे जगभरात म्हणजे खूप क्रीडा खूप खेळ आहेत. आपल्याना ते आपल्या आरोग्यासाठीही चांगलं करतात आणि आपल्या भविष्यासाठी.
हो आता मुलं फक्त घरी बसून मोबाईलेतात पण पहिल्या पहिल्या काळामध्ये स सर्व लोक एकत्र मिळायचे कोणी क्रिकेट क क्रिकेट खेळायचं, कोणी कबड्डी खेळायचे. कोणी कोणी खूप काही चांगले चांगले खेळ होते.
हो आता तर खूप लोक मोबाईलमध्ये बिझी असतात, आळशीपणा खूप येतो. पण हे आळशी पणामुळे आपलं जीवन म्हणजे व्यर्थ होत पण आपण खरंच खेळ खेळले पाहिजे. पण त्याच्यासाठी निरोगी पण राहतो. आणि आपल्या भविष्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो आपलं म्हणजे अ आपल्या गावाच परिसराच्या आई वडिलां च नाव आपण रोशन करू शकतो.
बाहेर खेयमुळे आपल्या आपली आणि सरकाची पण मित्रता होते.
बरोबर म्हणजे ग्रामीण भागामध्ये खूप सारे गेम्स खेळले जातात पण आपणही ते गेम्स खेळले पाहिजे. दुसऱ्यांनाही सांगितलं पाहिजे तुम्ही सांगा. खूप छान माहिती दिली तुम्ही खेळाबद्दल परत भेटूया.
चला.